हॅलो.
हॅलो.
हा नमस्कार बोला. हॅलो.
आवाज येतोय माझा, हा आवाज येतोय?
हा येतोय, येतोय येतोय.
काय म्हणतय तुमच्याकडें ऊन आहे का सावली. हां
ऊन आहे भरपूर अजून पाऊस सुरू ऊन आहे भरपूर अजून पावसाची सुरुवात नाहीये. हम भरपूर ऊन हे.
कापली रस्त्यांसाठी रस्ते रुंदीकरण करण्यासाठी. झाडांची तोडबोड केली त्याच्यामुळे पाऊस पण लांबणीवर गेला आता.
पाऊस लांबणी वर गेला झाडं लावली पाहिजे प्रत्येकाने. घरी पण तेच करतो आपण- काय बिल्डिंग बांधायची असली, काय बांधायचं असल- हम्म झाडं तोडतो.
त्याच्यामुळे ते झाडं पण तोडली जातात. त्याचा त्रास आपल्याला होतो ऑक्सिजनची पातळी पण कमी हो
कमी होत चाललीय बरोबर आहे.
त्याच्यामुळ आपल्याला वाटत पण जागा पण नाही राहिल्यात आता शहरां
जागा नाहीच आहेत ना हो सगळीकडे बिल्डिंग झालेत- त्याच्यामुळे जागाच नाही झाडं लावायला आपण घरी कुंडीत लावू तेवढीच.
हो आणि प्रत्येक घरामध्ये चार गाड्या- आईची वेगळी, मुलीची वेगळी, त्याच्यामुळ प्रदूषणात पण भर पडतेय-
ट्यूशन पण हो-
ऑक्सिजनची लेवल पण कमी होते, त्याच्यामुळं आपणही थोडेफार- कारणीभूत आहोतच, या गोष्टीसाठी पण आपल्याला पण पर्याय नाही-
थोडे बहुत म्हणजे आपण मानवात जास्त कारणीभूत आहोत.
हा म्हणून मी याच्यासाठी मी एक शक्कल लढवली आहे, म्हणजे- जेव्हा, जेव्हा- माझा लग्नाचा वाढदिवस असो, मुलांचा असो, मैत्रिणींचा असो- स मी एक एक रोप देते मुलांना पण सांगितलंय की हे तुम- वाढदिवसाला लावले त्या कुंडीवर तुमच नाव टा- टाकायचं आणि हे जोपासायचं नुसत-
झोपासायच, हा चांगली आयडीया आहे हो-
आणि दुसरी गोष्ट की आपण टेकडीवर वगैरे फिरायला जातो आ- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे खातो भरपूर आपण ते आपण बिया- आपण अशा जरी टेकड्यांवर टाकल्या तर पावसामुळे आपोआप मुरतात हां- आणि हे होतात आणि दुसरी गोष्ट आपण-
ते आमच्याकडे एक आहेत, अ शिक्षक- ते असे शीताफळाच्या वगैरे बिया जमा- करत आणि अस बसमधन जाताना ना अस- पिशवी अशी फेकून देतात, तिकडे जंगलात म्हणजे जी काय झाडं झ- वगैरे येत असताना साइडला जागा असते, आपण जातो एसटी न ट्रेन नं- त्याे फेकून देतात तिकडे आणि मग पाऊस आला की ते झाडं उगवतात.
हा तेच मी तुम्हाला हो तेच मी सांगत होते,, तुम्हाला- की आता लहान मुलांना आपण शाळेमध्ये प्रॅक्टिकल देतो, त्याच्यापेक्षा आपण घरात- भाजी चिरताना कारल्याच्या बिया या वाळव बर का? भोपळ्याच्या या वाळ- बरं का? किंवा धने असतात आपले म्हणजे आप प्रॅक्टिकली त्यांना सांगितलं, त्यांनाही आवड आणि गंमत म्हणून ते करून- पण बघतात आणि दुसरी गोष्ट- दुसरी ग आनंद होतो आणि मागच्या वेळेसच मी असं- के आंब्या- च्या बिया टाकल्या आणि नंतर मग आम्ही फिरायला गेलो टेकडीवर- टेकडीवर गेल्यानंतर- तर जेव्हा तिथ एक खून करून ठेवली होती की जेणेकरून आपल्याला लक्षात राहावं- इथं आंब्याची खोय आपण रुजवलीय आणि आता ते रोप - ट कमरे कमरे एवढं झालंय बघून एवढा आनंद झाला- हा खूप आनंद झाला आणि जस आपण यांना- जन्म देतो, मुलांना जन्म देतो, आपल्याला किती आवडत- बघायला, त कसं वाढतंय, काय वाढतंय, तसंच आपल्याला वाटतं की आपण एखाद्या झाडाला- हा जन्म दिला आता मी कॉलेज ला होते कॉलेजमध्येध्ये पूर्वीची जी झाडांच्या बुंदेंचा व्यासच एवढा मोठा काय आता ती झाडं म्हणजे शंभर दीडशे - - वर्षापूर्वीची झाड आहे आणि ती पण औषधी औषधी झाड आहे. उमरा्याच्या झाडाचा वेगळा उपयोग. वडाचा - - पिंपळाचा आणि मुलांना पण कळतं ना. की आपण ही झाडं लावली तर, पुढे आपल्यालाही त्याचा फायदा आहे. हो, हम्म. आणि तुम्हाला सांगते म ला हे प्रकर्षाने जाणवलं कधी जेव्हा, मला अस्तमाचा त्रास झाला. तेव्हा दिवाळीमध्ये मला ऑक्सिजन लावावा लागला तेव्हा - - कळलं की आपल्याला त्रास होतोय हा तेव्हा मुलं ही तेव्हा त्या वर्षीपासून मुलांनीही सोडून दिलं. फटाके वाजवणं करणं कारण म्हणजे माझ्यासारख्या मी वि - - विचार केला माझ्यासारख्या अजून किती जण असतील वयोवृद्ध लोक असतील. की त्यांना धुळीचा त्रास होतोय. आता होळी आपण साजरे करतोय. पण त्या धुराणी म्हणजे पूर्वी तर गौऱ्या गवऱ्या किंवा कडुलिंबाची हा ते अस - - सायचं आणि पण आता तस नाही प्लास्टिक असो, टायर असो काय त्या राहिलच - - नाही ती होळी म्हणजे नावाला राहिली. हो. होळी नुसती नावाला
बरोबर हाय. आम्ही पण फटाके उडवत नाही. किती वर्ष झाले आम् मी फटाक्यांना हातच नाही.
हा. असाही मी एक विचार केला. हो, हो. आपल्यापासूनच आपल्याप सूनच आपण सुरुवात करून प्रबोधून करायचं या गोष्टीची.
आता प्लास्टिक बंदी वगैरे ते पर्यावरणाला हा त्याच्या घरापासून अस आम्ही कधी प्लॉस्टिक पिशवी आणत नाही घरी घरात न कापडी पिशवी घेऊन जातो. माझ्या मिस्टरांना आवड हाय कापडी पिशव्या शिवायची.
हो. चांगला हाय ना मग ते. आता मी मी एक शक्कल लढवली. मैत्रणींचे पण वाढदिवस वगैरे असतात. आपलं रोपच द्यायचं त्या - - तुळशीच द्या. कशाचही द्या. फुलांच द्या. जास्वंदी च द्या आणि त्याची फुलं आपल्याला चतुर्थीला कामाला येतात ना. जास्वं - -
रोज वापरता येतात ना. विकत आणण्यापेक्षा बर ना.
हा. आता तुम्ही एक सांगा. या लग्नामध्ये आहेराची परंपरा असतात त्या साड्या काय वापरल्या जात नाही असच पडुन राहतात त्याच्यापेक्षा - - तुम्ही ज झाड दिलं एकमेकींना.
तेच की पण ते समोरच्यानी पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना. ह मग मला बघा हे दिलंच नाही. आहेर केला नाही. असं पण
ह हे ठरवून करायला पाहिजे. हं. आता आपल्या घरच लग्न अस आपण करू शकतो ना. या गोष्टी असं आणि तस झाडे स्व स्त नाही यं त्याला पण निगा राखायला लागती जे मोठमोठी शोची झाडं आहेत. ती महागच आहेत ना. मग ते साडीच्या किम - - ती अशी आपण साडेतीनशे ते पाचशेची देतोच ना आपण साडी. पण हे विचारामध्ये पुढारले पण आला पाहिजे, तेव्हा या गोष्टी होतील असं मला वाटतय. हो की नाही. आता चिमण्या बघा. म्हणजे आता मला असं वाटत. आता अशी वेळ आली की चेमन्या या तुम्हाला जू मध्ये बघायला मुलांना घेऊन जायला पाहिजे. चिमण्यास दिसत नाहीयं.
चिमण्या दिसतच नाहीय तेच की
किंवा मुलांना गोष्टीतच दिसताय अशी चिमणी असते असा कावळा अस
कावळा असतो ते बरोबर आहे चिमण्या तर नाहीच आहेत म्हणजे जवळ जवळ नाहीशा झाल्यात जमा पर्यावरण खूप बद झाले त्या मोबाईल वगरे सग झा
मोबाईलच्या टॉवर मोबाईलच्या टॉवरमुळे बरोबर आहे
तेच क
आणि लोकांनी पण असं केलं पाहिजे की तुम्ही जर कार घेऊन जात आहे तर तुम्ही चौघजण एका कारमधून जाऊ शकता ना रोडवरर पण अडचण कमी होते पेट्रोलची पण बचत
मला पण आश्चर्य वाटत एका माणसासाठी एक एक गाडी मोठी काय गरज नाहीे मी तर नेहमी म्हणत असते बा एकच माणूसला आहे पण एवढी मोठी गाडी घेऊन जातोय
प्रतिष्ठा प्रतिष्ठेचं कारण असतं त्यांचं ते
हो तेच की
कितीतरी कितीतरी आय टी सेक्टरमध्ये असं करतात ना ते की बाबा चेअरिंग करतात
हो होय आणि एकाच मार्गाने जायचं असतं ना त्याच ऑफिस जाच असत काही हरकत नाही पण प्रतिष्ठा मोठी आहे ना
हो प्रतिष्ठाक मोठीये त्याच्या प मग खर्च झाला पेट्रोल तरी चालत रोडवर ट्राफिक जाम
जाम झाले हो तेच ग आता पर्यावरणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे लोकांनी
आता मी बघते ना बघा अमब्युलन्सला किती म्हणजे अम्ब्युलन्सला जायला सुद्धा जागा लोक इतके म्हणजे म्हणजे त्यांच्यात काही माणूसकीीच राहिली नाही ते काय करतात जर अमब्युलन्स अस अबुलनसच्या मागून जाणार म्हणजे अबुलन्सला तर रस्ता देणारच ना ल चला आपली पण गाडी पिटाळायची त्याच्या मागे म्हणजे तेवढी पण तुमच्यामध्ये हे नाही राहील
नाही सहकार्याची भावनाच नाही राहिली हो
हो आणि मला काय असं वाट आता तुम्ही झाडं जर उजवली तरच पाऊस येणार पाणी मुर जाणार बरोबर की नाही किती निसर्ग येतोय ना त्याच्यामुळे लोकांना त्याची किंमत नाहीय
हो आता कोकणातलाच भाग घ्या ना झाडं आहेत म्हणून पा पाऊस किती असतो कोकणात कारण
दुसरी गोष्ट रोडवर आपण टँकर जात जाताना बघतो पेट्रोलचे जातात दुसरे दुधाचे जातात पण ते लकेज नसतात पण जो पाण्याचा टँ तो्र तो मात्र लिकेज असतो कारण पाणी मुबलक प्रमाणात हे त्याला काही पैसे नाही लागत याच्यावर एवढाच निष्कर्ष निघतो की माणसाला जे फुकट मिळतं म ते प्रेम असो पाणी असो हवा असो त्याचा माणूस कधी
नाही नाही बरोबर आहे खरंय ते फुकट मिळत म्हणून आपण सुद्धा ु फु का द्यायच नत त्या सो माणला त्या क कळायला पाहिजे
बरोबर आहे पण आपल्यात एक स्त्रियांमध्ये एक गुण असतो तो बघा आपण आई अस तो त्याच्यामुळ आपण नाही असं प्रॅक्टिकल वागू शकत बरोबर कि नाही
तेच तर होत ना, समोरचा आपला स्वभाव ओळखतो, असं होत.
ममता ही आपल्या म्हणजे ते आपलं लेकरू असो किंवा कोणाचं ते अपसूक येत असते हो की नाही?
आपण पंक्ती प्रपंच करूच शकत नाही ना.
हो, हो, बरोबर मी तुमची झोपमोड तर नाही केली ना?
आा..?
झोप मोड नाही-
नाही, नाही मी झोपत नाही दू
हा आता त तुम्ही तुम्ही मला कॉल करू शकता म्हणजे तुम्ही ट्राय करून बघा जम त्या का तिथं नंबर टाकायचा माझा हां ठीक आहे चालेल.
हो, चालेल ओके, ओके थँक यू. हो हो मला पण छान वाटलं असच बोलत राहूया हो. हो, हो, चालेल हो अच्छा.